हा बोल कि
जेवण झालं नाही.
झाले की आताच भजी नाष्टा करून आलो बघ त्या चौकातून
हा हा.
तुझं काय झालं की नाही नाश्ता तेन काय चापाणी
झालं की
ह हा तेच की आणि काय करायलास मग
काय नाही मग बसलोय तुमचं काय चाललंय.
आ.
तुमचं काय चाललंय?
काय निवांत बघ तुमचं?
निवांत आहे वातावरण कसं आहे तिकडं.
हा आहे थोडसं आभाळ आलय बघूया आता काय ते जरा हात घ्याता औषधात काय
तुम्ही बागला कुठलं कुठलं औषध मारताय
झालं सगळी मारून झालं आता काय माराय लागत नाही आता मोरचूत चून असतय की ते निळं ते मोरचूत
मोरचूद मोरचू ते मोरचुद चू चुना
ह
त्यात काय आता दोन तीन औषध पण माझं आता शेवतला जातय आता एकदा औषध मारलं की आता तीन महिने माराच नाही
हा
आता तिथनं मग तीन महिन्या नंतर ना डायरेक्ट छाटणी घेत्यात
हो
एकदा चटणी घे मग चटणी घेतली क मग का रोज मग औषध जास्त चिवीसतात एक आड एक एक आ एक दिवस सुटती नसत एक गवशी हे घेतात चटणी घेतात फळी ातणी घेतल्यावर त आ मक्स लावलं बिवलं मग का परत मग काय सुट्टी नसत
हा हा दररोज मग कंटिन्यू चालू
कंटिन्यूस चालच असतेय ना आमचं म हे हाल होते का सकाळ संध्याकाळ दुधात जाहायचं दुपारी औषध मारायचं
हो
त नाही त्या प पाऊस असते राड असत्या
हा
मर असले हाल होते पोहसाळ्यात आता इ सीझन का आल ति म कानी
हो हो
हगाला म त्याला पण लोकांनी वेगळेत नस
हो हो
ले आपल्या तच्याकडची बागा बेगच वात आ नाही दोन वर्ष झालं लोकल नाराज आहेत त्यामुळे ह्या वर्षी लोक एवढे पैसे काालून खर्च केले नाही लवकर ल पैसे काालून खर्च केल्यामुळं माल ह्या वेळेस शंभर टक्के पडणारा आणि आता खोडकडा बिडकडा घडबिड आल्यात आताच घड पाडल्यात सगळ्यांच्या मग आत्ताला घड होय आता घड पडाल्यात लोक आता काढून टाकाल्यात का आता पडल्या नंतर पड हे झालं तर काय करायचं म्ह लोक भ्याय
ह
आजताच गड ऊन पडल्यामुळे काड्या बिड्या तापल्यात गरम झाल्यात आणि गरम झाल्या आणि गर्मधारना चांगली झाल्या झाडांची
ह
त्यामुळे माल शंभर टक्के पडणार आहे हे हऑॉईल सगळ्यांचाच
हो हो कोण ते पावसामुळे राहिलता वॉक करून
हा पावसा मार
होा
ते जरा जवढं माल पडलं की नाही या वर्षी सगळ्यांचेच पैसे होते
हा
ह
मुगणी काय हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो.